नमस्कार, नमस्कार, नमस्कार राम राम जय श्रीराम बोला. काय चाललंय? काय नाही निवांत आहे तुम्ही?
काहीच नाही काय म्हणता तुम्ही ध्वनी प्रदूषण असते कार्य हाती घेतलंय म्हणे.
हम् ह आता सध्या आम्हीण दोन्हीच म्हणजे अस विचार करून. जे डीजेन वरती बंदी आणण्याचा विचार
हो हो तुमचे कॉन्टॅक्ट आहे. वरती त मग कय क हो
सध्या ते प्रयत्न चालू आहे पण आता त्याला सध्या
मी आ ऐकलंय तुम्ही एनजीओ ला आ तुमचा एक एनजीओ आहे म्हणून
सध्या आमचा प्रयत्न चालू हो त्यासाठी
हो
आता प्रयत्नाना यश मिळत का नाही मिळत. कोर्ट च निर्णय ठरू शकता.
हो मग जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून थोडं स्टक करा आमच्याकडे खूपच राातची वेळ डॉलवी वगैरे वाचताय काय त्यांचा आवाज काय तो ते फॉग वगैरे वायू प्रदूषण करायले ते मोठे मोठे फॉग पॉगस य असे हवा मारते धुवा मारते. आणि आपले मूर्ख लोक त्या त्याच्या समोर नाचतात काय अघड झाली हो दशा खूपच अवघड झाली.
ते फॅशनच झाली ती सध्या
हो ते तर काय म्हणत प्रति्क्षेचा प्रश्न आहे म्हणत नऊ ठीक आहे दहा बेस पाहिजे बारा बेस पाहिजे. सोळा बीेत पाहिजे यांना अरे काय प्रतिष्ठा तुमची तुम्ही लहान जीवांचा रास करताय नाश करताय. तुम्हच्या वाटण्या असो काय दुनियाचे विचार झाले तो
सध्या हा सगळ याच्यावरतीच पडलेली आहे काय सांगा आता
हो हो खरच ना खूपच अवघड गोष्ट झाली.
हम्म सगळ्यांना तेच पाहिजे आता सध्या असं झा झालेलं आहे.
प्रॉब्लेम इज डिक्लेअर काय म्हणत ते प्रॉब्लेम इज कॉज अँड डिक्लेअर तशा गोष्टी स्वतःच काय म्हणत. के हे करायचे हो म्हणजे स्वतःच उपाययोजना करायच्या म्हणतो आपण काय म्हणतो त्याला प्रश्नचिन्ह निर्मा आहे दुनियावर
तेिथ आहे सध्या सध्याला अघोड गोष्ट झाली सध्या
हो तुमच.
दोन्ही प्रदूषण परत वायू प्रदूषण पण भरपूर झाले आहे ना
पण ते खर आहे. तुमचं एन जी ओ चं काम खरंच छान हाय. तुम्ही प्रयत्न करता तेही खूप उत्तम हाय.
हा ध्वनी प्रदूषण झालं पण वायु प्रदूषण पण तसं महत्त्वाचं आहे ना. आता आपल्याला ए पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांचा वापर कमी करायचा आहे. त्यामुळ आपण इलेक् इलेक्ट्रिक गाडीचा युज करतोय.
हो हो.
तुम्हाला काय वाटतंय तर ते गाड्या गाड्या कशा असतील.
इलेक्ट्रिक गाड्या खरंच बेस्ट आहेत सध्या अ भारतात या गाड्यांचा वापर खूप होतोय आणि छोटी छोटी स्टार्टअप आहे ना ते नवीन गाड्या आणतायत आणि त्या दोनी प्रदूषणाला म्हणा वायू प्रदूषणाला म्हणा आणि पेट्रोल अ डीजेल यांच्या साठ्यावर खूप म्हणजे परिणाम झालय आपण प्रदूषणाचा ते उपसून रास करतोय एक आपल्या जमिनीतून ते खराब होणं म्हणजे
काय म्हणू शकतो आपण त्याला संपण म्हणजे आपल्यासाठी एक जी चुनवती आहे की एक हेे हाय नष्ट करतोय ना आपण. हो हो खरंच खरंच.
दिवसांंनदिवस आता नष्टच होणारचा त्याच्यामुळे इलेक्ट्रिकल गाड्यांचा वापर जास्त करायला पाहिजे.
हो ना मी तेच म्हणतोय इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करणं हा योग्यच हाय आपल्यासाठी तो फायदाचा आहे. आनी आपण तो हो मी ऐकलय तुम्ही टी व्ही एस आय क्यूब घेतली म्हणे.
हो टी व्ही एस आय क्यूब घेतली आता मोठी फोर व्हीलर पण ई व्ही च घेण्याचा विचार चालू आहे.
हो हो कोणती घेताय तुम्ही?
मोठी बघू म्हटलं आता टाटा हरियार.
हो खरंच छान गाडी आहे थोडं बजेटला आहे कॉस्टली पण कंपनीची सर्विस खूप छान आहे.
हो मता गाडी एकदाच घेत माणूस परत परत कोण घेत.
हो गाडी घेणं खूप प्रति प्रतिष्ठेचा प्रश्न आहे पण तुम्ही जो ऑप्शन निवडला ई व्ही म्हणून अतिउत्तम आहे अतिउत्तम एक नंबर ऑप्शन हाय.
पण एवढं आहे ना टाटा की इ यां इ या समजा आपली अ हरियार हे. ती साडेचारशे हा साडेचारशे किलोमीटर जाते तिची प्राईज आहे जवळ पास मंथल तर एकतीस लाख रुपये आणि आपली टाटा सी यार इ व्हि ती जाती सात सात ती सा पंचवीस लाखाला बसते. इ व्हि. पंचवीस लाखाला बसते. पण मग एवढ टाटा हरियर ही एकतीस लाखाची असून ती गाडी जाती साडे चारशे किलोमीटर फक्त.
फक्त साडे चारशे किलोमीटर.
हो आणि जी टाटा सियार आहे ती सातशे बारा किलोमीटर जाते. त्याच्यामुळ मी थोडा कन्फ्यूज झालोय म आता गावी घ्यावी तर कोणती घ्यावी असं
अ सातशे बारा किलोमीटर ती जाते ना ती गाडी तुम्ही घ्या माझ्या हिशोबान तुम्ही खूप लांब लांबचे प्रवास करता आणि तु मच्या मीटिंग वगैरे असतात किंवा तुम्हाला कामानिमित्त बाहेर जातात तुम्ही. तुम्ही माझ हशोबा टाटा हेरियर घ्या कारण की टाटा हेरियर ला फास्ट चार्जिंग चे पॉइंट पण द काढलेली टाटा न टाटा कसं बेस्ट ऑफ द
दोन्ही गाड्या टाटतच आहे पणग
हो सयारा सियाारा ही ताटाचेच आहे पण मग शेअराचे फीचर्स पण खूप तगडे पण टाटाचे दोन्ही ब्रँड एकदम. अ काय म्हणू शकतो आपण भारतातल्या नंबर वन ब्रँडवर भार तली.
ते किलोमीटर किलोमीटरचा फरक पडतोय ना.
हो हो ते आहे पण मग, मग जरा टाटा एरियार कशी साइज न मोठी आहे. आणि सयारा थोडी वाटते नॉर्मल पण दोन्ही गाड्या सारख्याच आहे. थोडा इफेक्टिव्ह लुक वाटतो टाटा हर्यात.
टाटा अरे अरे ही थोडी हाईट ला कमी आहे.
हो.
आणि टाटा जी सी आर आहे ती हाट तर थोडी जास्त आहेआणि तिला पॅनेरॉप पॅरोपिक संमटूक ना आणि टाटा हरियारला पॅरोपिक संमटूक नाहीये ना.
हो का?
त्याच्यामुळं
मंगच खूपच हे बाब तुमच्या हिशोबान.
तर त्याच्यामध्ये पण म्हणजे मी आणि माझा भाऊ दोघांमध्ये थोडे चॉईस वेगवेगळी झाली ना. माझा भाऊ म्हणतोय की पॅनरॉपिक समरू पाहिजे. माझं म्हणणं आहे की पॅनॉपिक नको असं
पेनॉरपिक घ्यायला घ्यायला काही अडचण नाही. ऑफर मध्येच मेंटेन कर ना उघड गोष्ट. कारण आपलं कसं अस शेती शेतीमध्ये य वापरणार गाडीचा. तर आपल्या शेतकऱ्यांच कसं कुठं झाडाखाली उभी असली त्याच्यावरती वानहेर वगैरे म्हणजे माकड वगैरे कुदलं. तेला खराब होऊ शकतं असं.
हो ते गोष्ट खरी आहे तुमची त्या गोष्टीची मी स सहमत आहे तुमच्या पण आता बघा. थोडं अ कसं आहे की दोन्ही गाड्याही छान आहेत. आणि घ्यायची म्हटल्यावर चांगलीच घ्या कारण की गाडी एकदाच होते. आणि एक पंचवीस का पंधरा वर्ष बॅरंट बॅटरीची वॉरंटी आहेत.
हो पंधरा वर्ष पंधरा वर्ष प ते तेवढ्या दिवसात पैसे फिटून जाता गाडीचे.
हो गाडीचे पैसे फिटून जातात. आणि त्यातल्या त्यात गाडीला कुठं जायचं म्हणल्यावर खाली चार्जच करायची गरज आहे. चारशे पाचशे किलोमीटर तर असं सहज जाऊन येता येत. गाडीवर ऍक्च्युअल रेंज आहे तेवढी.
घरून घरून तर कॉलेज मी कसही जाऊन येऊन करू शकतो. महिन्याला चक्कर मारायचं म्हटलं की.
हो आणि ते आयक्यूबच आपली जे आयक्यूब घेतलेली आपण आयक्यूब आताते टी वी एचची टू व्हहीलर. ती खूप छान आहे मी तुमची चालून बघवली अरे अतिउत्तम गाडी आहे खरंच. सांगायची गोष्ट म्हणजे माझा विचार चालू होता तरचा.
हा नान
पण आता रिश्ता घ्यावा म्हटलं पण थोडा पैशाचा प्रॉब्लेम होता. तर रिश्ताही खूप छान आहे असं परफॉर्मन्स ऐकलाय मी.
हम हम विचारपूस करून बघा त्याच्याब एक लाख वीस हजार.
हो एक वीस ऑन रोड तर एक तीस पर्यंत जाते असं ऐकून आहे.
पण त्याची हे किती आहे आपला समजा रेंज.
ऍक्च्युअल रेंज तची व एकशे कंपनीची तर एकशे वीस आहे. आणि ऍक्च्युअल आपण नव्वद धरू शकतो. नव्वद नव्वद पंच्याऐंशी पर्यंत. कारण की शेवटी बॅटरी आहे आपण पॉवर मोड ला गाडी चालवतो.
नाही पावर मोडची आणि म्हणजे स्पोर्ट स्पोर्ट मोड आणि इकोचा फरक आहे ना. दोन्ही मोडचे त्याला विचारून घ्यायचं. त्या ना किती किलोमीटर चालते म्हणून.
हो त्यांनी मला सांग सांगितलं ना इकोला ही ऐंशी किलोमीटर नाही नव्वद किलोमीटर चालते आणि तुम्ही अजून तो दुसरा मोड सांगितला त्याला पं ऐंशी कोटला ऐंशी पंचाहत्तर अशी रेंज येते म्हणली.
पंच्याहत्तर स्पोर्टला देते म्हणे ना.
हो स्पोर्ट ला खूप कमी देते.
अ स्पोर्ट ला ती पंच्याहत्तर नाही देणार माझ्या अंदाजे.
किती देईल मग
ती जवळपास साठ पासठ देऊ शकते.
स्पोर्ट ला खूप जोरात चालते हो ना गाडी.
हम्म.
आता तुमची किती देते स्पोर्ट मोड ला?
ती ऐंशी देते.
हो मग तिची ऍक्च्युअल रेंज खूप जास्त आहे की हो.
तिचि आयडी सी रेंजची एकशे पंचेचाळीस दिलेली कंपनीने. पण ती अशी चालते ऍक्च्युअल रेंज समजा आपण ऑन रोड एकशे पंधरा एकशे वीस चालते.
हो हो ह.
आणि इको मोडला तेवढी चालते परत अ स्पोर्ट मोड ला ती ऐंशीच चालते.
हो हो.
ते फरक पडतो तेवढं.
हो ते आहे ते ओला उबर ओलापेक्षा बरी आहे हो. काय करता त्या ओलाला?
ओला पेक्षा एकच नंबर गाडी आहे. ओलाला म्हणजे सर्वि्हस सेंटर वगैरे इथं जवळ नाही आपल्याला. सर्विस सेंटर वगैरे डायरेक्ट पुणे शहरामध्ये आणि आपल्यासारख्याला शहरामध्ये जा जाण्यासाठी परवडत नाही ना.
हो तिला युनिट चार्जिंग करा जा आपल्या राहायचा खर्च तिथे तिथं सर्विस बाकीची सर्विस तिथं होती की नाही होत. ती पुन्हा सहा महिने वेटिंगला लागायची. त्या दुखण्यापेक्षा तर बरं आहे की टी व्हीएस खूपच छान गाडी आहे. आणि ती ध्वनी प्रदूषणालाही आळा घालते तुम्ही तसं म्हणता. तुमचे ऑप्शन खरंच
ध्वनी प्रदूषणाला वायू प्रदूषणाला दोन्ही वाचतना आपलं.
हो तुमची चॉईस चॉईस खरच चॉईस आहे बारा बा शेवटी बारा बाराच आहे काय तुमचा कोड आहे?
आपला चॉईस नंबर आहे तो सध्या कस आपला ट्रेनिंग करायची त्यास बाब
शेवटी तुमचा एन जीओ ते एन जी ओचे शेवटचे डिजिट बारा बाराचा आहे मी बघितले. खरंच आनंद झाला या गोष्टीला ऐकून हो. पण काम करताय तुम्ही खूपच छान आहे. आणि या कामाबद्दल अनपेक्षित. अ तुमचा नशशीबाई साथ देतय आणि तुमचा एनजीओलाही मी असं ऐकलं एक हजारून लोक. जॉईन होतय म्हणून
हो भरपूर ना.
हो. तुम्ही खूपच छान काम करताय त्याबद्दल तुमचा सहज आभार
धन्यवाद धन्यवाद चालताय ब